हम्म.
हॅलो.
आवाज येतो का?
पण जरासं कमी यायला लागल की जरा मोठ्याने बोला की. हॅलो माझा आवाज येतोय?
हॅलो.
हॅलो.
हा माझा आवाज येतोय का?
हा सर येतोय येतोय. माझा आवाज क्लिअर येतोय?
हो हो येतोय.
हा सर, आवरलं सर सगळं जेवण वगैरे?
बूधबूध झालं बघा. तुमचं?
झालं झालं.
बाकी काय म्हणताय आणि?
हॅलो.
बाकी काय म्हणता, म्हटलं?
काय नाही बघा सर, पोरगीला तेन झोपवले, सगळेजण आवरलो. एक कॉल राहिला तेवढं करून घ्यावा.
हा हा.
तुमचे किती कॉल राहिलेत अजून?
माझे तीन राहिले बघा फक्त.
माझा हा शेवट आहे बघा आता.
माझे तीन राहिले होते. म्हटलं, नाहीये मध्यंतरी त्याचं ब अ काही आपण काम करत होेतो ना, त्याचे काही पेमेंट दिसत नाही आता. मी म्हटलं असू द्या आपलं. अं जेननर काय म्हटलं. होणार इथून पुढे कर आणि काही नाही मला असं काही नाही की पेमेंट दिसलं नाही, म्हणून मला काही असं वाटलं नाही. कारण अ आपण करणाऱ्या कामावर जर विश्वास असेल ना आपला तर ते होऊन जातं सगळ्या हेला ओके.
अं बरोबर.
आणि ह्याच्या आधी मध्ये मला पण कधी अशा अडचणी आल्या नाहीत. त्यामुळं मला काही असं भीती वाटली नाही. असू द्या आपण काम करत राहायचं, पैसे दिसो मगर न दिसो. पण आपण काम करणं महत्वाचं आहे आणि आपल्याला दिलेलं काम हे जर एखाद कंप्लीट झालं, तर आपल्यालाच मग पुढचे काम व्यवस्थित येऊ शकतं ना.
होय होय होय.
हा. बाकी आणि काय म्हणताय मग?
काय नाही
मान्सूनचं वातावरण नव्ह का तुमच्याकडे?
काय म्हणला?
पावसाचं खूप वातावरण झालंय का तुमच्या इकडे?
हां जरा आभळ आलंय बघा आता.
आमच्या इकडे कसं झालंय मघाचपासून एवढी गर्मी वाढल्या जवळ पास झालंय दीड दोन तास झाले. अचानक जो की असं वाटलंय की की आता मी चार पाच दिवसांपूर्वी एकदा झालं होत माहित की की अचानक
ढग रात्रीची गडगडलेली
हा परवा तुम्हाला माहितीये का रात्री वीज गडगडली
होय होय होय होय इतके मोठ्याने घडघडली बाप रे शॉक झालो आम्ही हे असला आवाज आम्ही पहिल्यांदाच ऐकलंय
मी सुद्धा पहिल्यांदा अ असं आवाज ऐकला होता वीजा गडगडतात ह्याच्या आधी सुद्धा आपण वीजा आवाज ऐकलाय व गडगडलेला ऐकलय पण अं नाही ही वीज जी गडगडलेली ना हम्म कधी मी विसरू शकत नाही का सांगू जस्ट कमीत कमी दोन ते अडीच च्या हाय दरम्यान ते झालं होतं. रा रात्री आणि वीज गडगडायच्या आधीच मी दोन मिनिट फक्त असं मला जागं आली होती मी पाणी वगैरे पिलं आणि अजून झोपायची अ हे पण नव्हतं जे डोळे पण मिटाय नव्हते तेवढ्यात जो आवाज आला. की एखादा फॉर्मर असतो ना जवळ आपल्या जवळपास कुठेतरी एकदम जोरात ब्लास्ट करतात. त्यांच्यात दहा पट मोठा आवाज
हो हो हो हो आ
वीज गडगडते म्हणतात ना ती वीज असं गडगडली ने त्यासं थोडीशी कडाडली एकदम स्पोर्टस जसं होतोय ना तसा आवाज आला की वीज विजित स्फोट झालाय असं आम्हाला वाटलत
बरोबर नाही-नाही खरंच इथं पण एवढा मोठ मोठा आवाज त्याचा झाला ना विजेचा की आम्ही घाबरू हे काय झालं म्हण असलं म्हणजे काय पडलं का आभाळ फुटलं का काय एवढी भीती वाटली माहितेेय आणि लहानपणापासून श्रीकृष्ण रामायण वगैरे सिरियल बघत आलोय की तर ते मला काय वाटलं माहित अस एवढं मोठा ढगबुटीचा आवाज आलाय कुठेतरी कृष्ण जन्म झालाय की काय परत इथ पर्यंत माझ्या कल्पना
हं हं - हं हं हॅलो - हॅलो एक क्षण मला- सुद्धा असं वाटलं, की आता ते जे तुम्ही बोलला ना सेम मलाही वाटलं होतं. कि सेम म्हणजे सेम. असं वाटायल त की, एक तर अ ह्या आत्ताच्या युगात जी काही बाहेरच्या देशातली युद्ध वगैरे चालू आहेत ना?
हम्म.
असा काही युद्ध झालय कि काही दैवी शक्ती आता जी म्हणतात ना कि बाबा हा एखाद्या असं कुठल्या तरी रूपाच- अ अ जन्म झाला असेल किंवा काहीतरी असं बिनसलं असेसल त्यामुळे ही - विश्व एवढं जोरात कडाडलं असेल असं मला क्षणात वाटलं. पण हा कसाय? प्रत्येकाचा विश्वास, अविश्वासाचा भाग आहे ना? त्यामुळे आपण जास्त- काही विषयावर बोलू शकत नाही, आणि दुसरी गोष्ट मला नंतर दुसऱ्या दिवशी ते एवढं अजिब वाटाय लागलत की यार असं का झालं असेल? म्हणजे एव्हढी वीज अशी कधी कडाडलेली मला अ माझ्या जीवनात मी कधी माझ्या कानावर पडलेली नव्हती अशी वीज.
होय होय होय.
हं हं. आणि ना त्यानंतर कस एक दोन चार सरी पावसाची येऊन गेल्या एक अर्धा तास फक्त झाला असेल ते पण आणि थोड्या वेळानी म्हणजे आणि नॉर्मल झालं सकाळी बघतोय तर थोडं ओल चिंब होत. पण नंतर दुपारच्या टाईमाला- गरमी- खूप वाटली. बाकी आणि काय म्हणता?
आणि काय नाही मग असं निवांत. पोरगीची तब्येत- कशी आहे तुमच्या?
आता झोपलिया बघा निवांत.
हम् हम् हम.
तिला घेऊन गार्डन मध्ये गेलो होतो. -हॅलो-
हॅलो.
हॅलो आवाज येतो का?
होय होय.
हा, खूप म गेल्या- म्हणजे परवा दिवशी रविवारी वो. तिला बागेत जायची- खूप इच्छा होती, पण- आम्हाला जाता आलं नाही त्या दिवशी. कारण आम्ही त्या दिवशी न- हं ह्या वाडीला गेलो होतो. आणि मग -त्या दिवशी- ती -तिला पोहायचा मोह आवरेना ती म्हणाली मला पोहायच आहे नदीत. मग ते पण आता लहान मुलं ये कशाला आपण सोडायच म्हणून त्याचा तिला म्हटलं आपण बोटीत बसूया बोटीत पूर्ण बोटिंग केला आम्ही आणि मग आम्ही घरी आलो. पण संध्याकाळी तरी झोपताना ती म्हटलीच. मला तुम्ही बागेत म्हणली मग आज असंच मी कामावरून आलो होतो आणि मला म्हटले पप्पा चला की बागेत जाऊन येऊया म्हटलं आता दोन तीन दिवस जायला लागले मला पण ते ऐकून वाईट वाटलं हो थोड आणि मग त्याच्यानंतर घेऊन गेलो आम्ही तासभर चांगले खेळलो मग ते थोडस ते इलेक्ट्रिक गाड्या असतात ना छोट्या त्याच्यामध्ये बसून फिरली मग म्हटली ते बबल्स वगैरे बलून्स असतात ना ते थोडं मागत होते. आणि घरी होत होते. आणि ते कसं लहान मुलं काय करतात छोटे छोटे काहीतरी की ते बलून्सचे घेतात आणि ते त्यांना ते हाताळता येत नाही ते टाकून सोडतात मग घरात एक दोन तीन तसेच आहेत मग ह्या वेळी मी घेतलंच नाही ते द बज तू का मॅडम हॅलो. होॅलो हॅलो. टच विषय पाप हॅलो. आवाज येतो का माझा.
हॅलो.
हॅलो. आवाज येतो का?
होय होय सर.
काहीच आवाज येत नव्हता.
हॅलो.
तुमचा काहीच आवाज येत नव्हता व आत्ता
हा हा ह नाही जरा असं नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर
हा.
त्यामुळे झाला असेल तस.
बरोबर बरोबर. बाकी तुमची मुलगी काय करते.
झोपली आहे बघा ती
हम्म
ला ना त्या खूप चिचिती दूर करायलाच मिजत.
खूप. खूप म्हणजे काय विचारु नको. आणि आत्ताच्या आयांना कि नाही वेळ आहे मुलांकडे लक्ष द्यायला. त्यामुळ मुलं काय करतात. काय खेळतात खातात सगळं लक्ष द्यायला आयांना वेळ असल्यामुळे की नाय आयांना वाटत की मुलं दमू आले. आता आम्ही पण लहानाच मोठा पण पण झालोच. तर माझी आई म्हणती की, आम्हाला लहानपणी मुलं कशी मोठी झालीत माहितच नाही. का माहित नाही कारण की त्यांना वेळ नव्हता ना सर प्रहातिल कामं घरातली कामं स्वयंपाक त्यांना वेळ कुठय मुलांना घ्यायला.
आपल्या
कुणाच्याच खात्यात काही नाही.
ह
सर म तुमचा आवाज येआ
आधी जबाबदार्‍या तश्या होत्या हो.
हा तेच ग.
हॅलो
हॅलो
हा सर जरास मी थोड्या वेळाने कॉल करते चालू राहू दे माझ मी कट करते. हाहा. अम आधी जबाबदार्‍याच तशा होत्या आणि आता काय झालय आयांना प्रत्येक आईला आपल्या आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला खूप टाइम मिळालाय. त्यामुळे सगळ्यांचे नखरे चालू आहे. आयांचे पण चालूयेत अन मुलांचे पण चालूयेत.
मोठा
ही सत्य परिस्थिती बरं का वस्तुस्थिती अस.
कसा आहे?
तुम्ही काना पासन मोबाईल बाजूला ठेवताय का? हा म्हणजे एक एखाद्या वेळी आवाज येतोय एखाद्या वेळेस येत नाही म्हणून म्हणलं हा थांबा ह एक मिनिट